हॅलो!
येतोनी आवाज.
हॅल हो येतो येतोय बोला.
आवाज येतोय ओके, झालं जेवण?
हो झालं झाल‌.
जेवण झालं का म्हटलं हां हो झालं झालं. हां
हां आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हां काय म्हणाला.
इथल्या जेवनात काय बनवलं होत आज? जेवणात काय बनवलेल होत म्हटलं आज.
सोया सोयाबीनची भाजी बनवली होती आज मी.
अरे व्वा छान.
हां
अम्
कसय आहे आता पूर्वी, पूर्वी कसं आहे जेवणाचे टा जेवणाच्या वेळा या लवकर होत्या सूर्यास्त- च्या वेळी लवकर जेवून घ्यायचे लोक. पण आज त्याची जागा नऊ, काय दहा, काय अकरा काय, म्हणजे नोकरी धंद्यामुळे व्यवसायामुळे जमत नाही ना लोकांना ती वेळ पाळणे.
बरोबर आणि पूर्वी जे होत ते, सर्वजण एकत्र बसून जेवायचे आता व्यवसाय किंवा- अ आपली नोकरी असेल. तर आपल्याला त्यांच्यामुळे आपल्या अ म्हणजे फॅमिली बरोबर जेवायचा वेळ सुद्धा, मॅच नाही होत आता आपल्याला.
मला आठवते की मी लहान असताना म्हणजे आम्ही वाडा संस्कृतीमध्ये राहायचो. मग लहानपण माझं त्यात गेलं, तर अंग पुण्यामध्ये
अच्छा!
तर आम्हाला आई अंगणामध्ये बसवायची पोतं टाकून. ज्याला गोंणपाट म्हणतात ते पोत हा. तर त्याच्यावर बसून वरणभात चन चंद्र वगैरे दाखवत भरवायचे मला अजूनही ते. दिवस आठवतात आणि. आता सगळीकडे बिल्डिंगीच इमारतीचं जाळं झालंय.
तरी बापरे आताचचेंद दिसायचं. चंद्र दिसायचा विषयच नाही आता.
आता चंद्र बघायच असेल. तर एकदाच वर्षातून कोजागिरीला जर इमारतीच्या छतावर गेलं तरच आपल्याला दिसू शकतो चंद्र. तो पण कोजागरी हा हा सण आहे त्याच्यामुळ बाकी
नाही पूर्वीचं खरं जीवन छान होतं.
हम्म पूर्वीच्या जेवणाला चव ही होती. आणि आता कस आहे. अ लोकांचे व्यवसाय वेगळे, वेगळे झाले.
हो.
आणि पूर्वी दहा ते सहा नोकऱ्या असायच्या आता तसं नाहीये. आता टायमिंग वाढलेले आहेत नोकऱ्यांच्या वेळा हो बरोबर आहे. दिवस पाळी, रात्रपाळी, त्याच्यामुळे पाळी पाळ्यांमुळे नोकऱ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काय लोकांना रात्रीचा, दिवस आणि दिवसाची रात्र संसारा घरातल्या पुरुषाला म्हणा नाहीत स्त्रीला म्हणा बाहेर पडावंच लागते महागाई एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळं.
हो आता कोणी म्हणजे वेळ पण नसतो प्रत्येकाला.
हो आणि कसं आहे. आता सगळीकडं खाजगीकरण झालेलं आहे. नोकऱ्यांचं. त्याच्यामुळे त्यांचेच नियम त्यांचेच अटी त्यांचेच वेळा. तेवढ्या त्यांना पाळाव्याच लागतात. म्हणजे पूर्वीचं काम कसं होतं शारीरिक कष्ट होते माणसाला. आता माणसाला कष्ट आहेत ते डोक्याचे आणि बुद्धीचे. म्हणजे तुमचं शरीर थकत नाही तर मेंदू थकतोय.
मेंदू थकतो.
पूर्वी शरीर शरीर थकत होतं त्याच्यामुळं माणसाला छान
शरीर थकत होत. त्याच्यामुळ माणसाला चांगली झोप लागत होती. तबेत छान राहत होती. होती त्याची त्याला कुठल्या आरोग्याच्या तक्रारी नव्हत्या पण आता कसं
हम्! तुमचा आवाज आवाज मध्येच हे होतोय कट होतोय मध्ये, मध्ये आवाज
आवाजामध्ये व्यत्यय येते काहीतरी आवाजात तुमच्या.
इको होतो आहे साऊंड तुमचा. इको होतो आहे हां हॅलो. हॅलो
आता येतोय काय?
नाही दोन दोन नाही येत आहेे इको होतो आहे साऊंड तुमचां बघा.
का?
हा बोला अर्धे शब्द ऐकायला येतात अर्धे नाही येत.
अरे बापरे
हा हा
म्हणजे म्हणजे ते पूर्वीच कसं होतं शरीर थकलेलं असायचं त्याच्यामुळे भूक लवकर लागायची जेवण वेळेत व्हायचं त्याच्यामुळे तब्येतीच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या. आता कस आहे आता पूर्ण असं अ आपण जो मानसिक ताण म्हणतो आता जॉबवर असेल तर बॉस असले की ते त्यांच कसं असतं त्यांच्या मनानुसार म्हणजे त्यांना जे काम करून घ्यायचं असतं आपल्याकडन ते पूर्ण करून घेतात. कारण ते पेमेंट देतात त्याच्यामुळे त्यांच असं ठरलेलं असतं की ह्या वर्करकडन आपण एवढं पूर्ण काम करून घ्यायचं टार्गेट टाईप सगळं असतं ना. तस व्यवसायात नसतं. व्यवसायात असतं पण मग ते कसं असतं आपल्याला स्वतःला टार्गेट ठेवावा लागतो. कि मला दिवसभरातून एवढं काम करावंच लागणार हे मला त्याच्यातून हा फायदा होईल किंवा माझा येणारा इन्कम याच्यातून चांगला येईल. पण तिथे पण एक ट्रेसच असतो आपल्याला.
पण त्याच्यामुळेच काय होतं? हे खूप सारे खूप सारे अपघात पण होतात ना त्याच्यामुळे
हो हो वेळेत पोहोचणे
ते आहे आणि दुसरी गोष्ट की आता समजा निसर्गाने ठरवून दिलेले आहे रात्री झोपायचं आणि अ सकाळी उठायचं. पण, आता जर ज्यांची रात्र पाळी असते झोप ही काही आपल्या नुसार येत नाही ना त्याच्या वळी ती येणारच माणसाला त्याच्यामुळे समजा अ फॅक्टर्यामध्ये कंपन्यांमध्ये अपघात होतात मशीनवर जे काम करतात वर्कर लोक त्यांचे. आणि तस कंपनी भरपाई म्हणून असं मोबदला पण देत नाही. ओ जर ऍक्सिडेंट झाला किंवा अप अपघात झाला तरी एवढी काही भरपाई देत नाही असंय. आता आमच्याकडेच एक प्रकरण झालं होतं. जे एम एस एबीत कामाला होते ते लाईटचा पोलचा खांब जो असतो त्याच्यावर चढले होते आणि त्यांनाच एवढा तीव्रतेचा झटका झटका बसला कि ते स्वतःच त्यांचा तिथं म्हणजे मृत्यूच झाला जागी.
पण त्यांनी त्यांच्या मुलाला काही अ त्या जागी नोकरी वगैरे दिली नाही. आणि तो तेव्हा लहान होता. असं काही नाही की त्यांच्या घरात दुसरं कमवणार होतं. म्हणजे ते कुटुंब सर्वस्वी उघड्यावरच आलं ना, असं झालं ते.
आता मी एक ऐकलेलं आहे. म्हणजे ते, कितपत खरं आहे ते माहिती नाही. पण मग ते कसं असं त्यांच्यामुळे व्यक्ती मृत्यू पावलेला असतो, त्यावेळेस थोडेफार कंपनी वगैरे हे अ देतात. आश्वासन देऊन देतात. खोटे आश्वासन अस-अस तात म्हण ते कि आम्ही त्यांच्या जागी मुलाला लावू, किंवा त्यांची मुलगी असेल मुलीला तेवढं एज्युकेशन असण गरजेचं असतं. पण मग त्याच फीलल्डमध्येध्ये जर एज्युकेशन नसेल तर त्या फीडमध्ये जॉब पण देत नाही ते, की त्यांच्या जॉब वीस मध्ये दुसरं काहीतरी वर्क आहे ते वर्क करायला त्यांना संधी भेटत नाहीस.
आणि ज्यावेळी तुम्ही कामाला लागता. त्यावेळी तुमच्याकडून त्यांच्या नियम आणि अटी असतात. त्याच्यावर ते सही घेतात तुमची, त्याच्यात एवढ्या बारीक-बारीक अक्षरामध्ये त्यांचे सगळे नियम लिहिलेले असतात. आणि ते आपल्या ते लक्षात येत नाही. असं आहे. त्याच्यानंतर ते लक्षात येतात गोष्टी, असं आहे. त्याच्यामुळं नुकसान होत. आप लच.
बरोबर आहे. बरोबर पण तसं नसतं. बिझनेस मध्ये म्हणजे अ माझ्या मताने तरी बिझनेस मध्ये कस असतं आपण स्वतःचे मालक स्वतःच होतो. दोन रुपये का असे ना इथ, पण ते स्वतःचे असतात. असं असतं ना ते, तसंही
त व्य व्यने जेवढा-जेवढा धोका तुम्हाला नोकरीत आहे. तेवढाच धोका तुम्हाला व्यवसायत आहे. नोकरीमध्ये तुम्हाला अ टायमिंग असतो. त्याच वेळेला जायचं, त्याच वेळेला यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला लोड नसतो कि एवढं तुमचं हे पूर्ण झालंच पाहिजे. पगार तुमचा तुम्हाला, जो ठरलाय तो मिळूच शकतो ना. म्हणजे समजा तुम्ही घर बांधलेला आहे. त्याच्यासाठी कर्ज घेतलेला आहे. अ बँकेकडून तर तो हप्ता तुमचा जात असतो. म्हणजे थोडी निश्चिंंत असते तुम्हाला. पण तस व्यवस् त्यामध्ये नाहीये, व्यवसायामध्ये रि तेवढी जोखीम असते. कि मी कर्ज घेतला आहे. तेवढा माझा व्यवसाय होईल. का नाही. स्पर्धा असते. आज समजा मी दुकान टाकलं इथे, दूध व्यवसायाच, माझ्या समोरच दुसऱ्या, चौथ्या महिन्यामध्ये दुसर दुकान. म्हणजे स्पर्धा सुरु होतेच ना मग ती चढाओड आली. परत नुकसान आलं वस्तूंच, तो तोटा, तो तो टा ही तुम्हाला सोसावा लागतो, असं काही आहे, मला असं वाटत.
त्यांनी आणताना माल जरा कमी किमतीचा आणलेला असेल. मग तो विकताना पण तिथे एक, दोन रुपये कमीच करून विकतो तसं आपण जर जास्त केलं तेच, हा.
माल विकण्यासाठी युक्त्या काय-काय लढवाव्या लागतात असं आहे. आमीष द्यावं लागतं ग्राहकाला.
दिवसभर असं डोक्यात चालू असतं, आता मी हे केलं तर पुढे ते होईल. ते केलं तर पुढे ते होईल म्हणजे तसं अ जॉबमध्ये नसत काही ठिकाणी असत अ टार्गेट वर्किंग पण काही ठिकाणी अस तर तुम्ही फक्त थम करा बाकी तुम्हाला तुमच्याकडनं होईल तेवढं काम पण वेळेत थंब झाला पायजे त्याच्यात पण आता अ जर अ महिन्याचे पाच सहा दिवस लेट आपले दहा दहा मिनिटं उशीरा जर थंब झाले तर एक दिवस कापला जा तो त्याच्यामुळे फक्त तिथं एक काळजी असते की आपण एवढ्या वेळात तिथे पोहोचलोच पायजे अस. पण दिवसभराचा जास्त हा.
तुमचे विचार ऐकून छान वाटलं माझेही विचार तुमचेही विचार. त्याच्यातून काही मार्ग निघतो का बघूया आपण थँंक्यू धन्यवाद. धन्य.
ठीक हे ठीक हे.